हा आता येतोय माझा येतोय. येतोय.
येतोय, येतोय.
हम्म. अगं काय नाही असंच बसलेलं, आता म्हणलं काय करायचं, मला एक आयडिया सुचली म्हणलं तुझ्याशी शेअर करावी कॉल करावा म्हणजे आता काय झालंय तुला सांगते. आता तर तुला माहित हाय. जॉब म्हणजे मिळवून संधी आहेत सोड. पण. आता सहज मी रील्स एक बघत होती ग मुंबईमध्ये ते लोकल ट्रेन ची बघितलीस ना. आणि त्याच्यावर कॅप्शन ला होत की ह्या गर्दीचा हिस्सा बनण्यापेक्षा तुम्ही स्वतःचा व्यवसायाचे मालक बना असं होत. आणि मग मी वि विचार केला अजून आपलं करियर स्टार्टअपला हाय स्टार्ट आहे मग आपण करायचं काय निवडायचं काय जॉब कि बिझनेस मग तुला असं काय वाटतंय तुझ्या मनात काय?
हे बघ मी तुला एक सांगू काय कोणत्या पण गोष्ट तुझी सुरुवात करताना कणी आपल्या कड कोणत्याही गोष्ट ची सुरुवात करताना आपल्याकड पैसा हा आस सलाच पाहिजे आणि आ पैसा असण्यापेक्षा आपली तयारी आणि आप हीच जिद्द असली पाहिजे बग.
हा हे मला पटलं. तुझ आपली तयारी आपली जिद्द आणि आपलं व्हीजन ब म्हणजे व्हिजन आपलं क्लॅरिटी पाहिजे की तुला नेमकं करायचं काय माझ्या आता लोकं असं म्हणतात बघ मला बिझनेस करायचाय नुसता बिझनेस करायचाय पण तुझ्याकडे प्लॅन काय हाय बिझनेस करायचाय कोण धा करायचंय तु मार्केटमध्ये कसं आणणार किंवा ती गोष्ट तु विकणार कसं लोकांना पर त्यांच सेलिंग प्राईस कॉस्ट प्राईस काय असणार आहे तुला फायदा किती तोटा किती हे सगळं काढाय लागतंय ना असं तुझ्याकडे काहीतरी प्लॅन पाहिजे म्हणजे तु म्हणतोय म्हणजे ह्याला म्हणायचं क्लिअरिटी.
बरोबर. तुझ्याकडे एखाद ध्येय नि निश्चित पाहिजे तुला ते करायचंय ना आ आता जर समज एखाद्या पे तुला विकायचायं तर तो पेन तू विकणं म्हणजे भिकाऱ्यागत जाऊ हा पेन घ्या म्हटल्यावर ती लोक पेन घेतील त्या नाही तर त्या पेन पेना वैशिष्ट्य तो पेन प्र वेग त्या पेनापेक्षा कि रे ह्याचा ह्याची जी रेट आहे तो का जास्त आहे.
त्याचं पॅकेजिंग पण महत्त्वाचं आहे.
बर हाय आणि असा कोणत्या वेगळ्या पद्धतीने तो जो लिहितो का कारण का तो पेन मीच घ्यावा कारण आपण तू बघतेस आजकाल दुखानात गेल्यानंतर एक एखादी वस्तू घेण्यात त्यासाठी जर आपण फ्रिजच घ्यायचा असेल जतर वेगवेगळ्या फ्रिज वेगवेगळ्या ठिकाणि जाऊन आपण चौकशी करतो प्रत्येकाचे फिचर्स चेक करतो तस ओबीअसली सगळेच जण इव्हन एक रुपयच्या वस्तूपासून मग ती एक लाखाची वस्तू असू दे त्याच्यासाठी त्याच्या मागचं वैशिष्ट त्याच्या मागचं जे काही काम असेल त्याच्यामागची वॉरंटी त्याच्यामागची गॅरंटी त्याची सर्व्हिस हे सगळं चेक केलं जातं. तर ते सगळं आपल्याकडे ज्ञान आणि आपल्याला जर बिजनेस करायचा असेल तर, किंवा आपल्याला जर जॉब करायचा असेल तर आपल्याकडे ते सगळ जे का आहे, संकल्पना ध्येय आकांक्षा जिद्द हे सगळं निश्चित असलं पाहिजे आणि व्यवस्थित आणि ते क्लिअरिटी असलं पाहिजे असं मला वाटतं.
बरोबर आहे तुझं पण मला सांग ना तुझ्याकडे अशी कोणती आयडिया आहे का बिझनेस बद्दल मला माहित आहे की मार्केटच आपण एक अनालिसिस, करून अभ्यास, करून की मग आपण ठरवायला पाहिजे की आपण ह्या मार्केटमध्ये काय चाल आणि आजकाल तुला एक गोष्ट सांगु काय म्हणजे तुला पटत काय बघ. तू तुझ्या म्हणजे दृष्टकोनातून की आजकाल फूड बिझनेस खाण्याचे व्यवसाय जास्त चालतात आणि शिक्षण खाणं ह दोन व्यवसाय जास्त तेजीत आहेत आज आजच्या जमान्यात.
बरोबर आहे सोड बिझनेसला तर मी प्रायरटी देन मी पहिला तुझी कन्सेप्ट क्लिअर करते. की जॉब आणि बिझनेस म्हणजे या दोन्ही मध्ये आपण काय चूज करायचं. तर सगळ्यात पहि मी एक जॉब करणारी व्यक्ती. हे आहे तर माझ हाल कसं होते बघ एखाद्या दृष्टीने जॉब करणं चांगलं आहे. पण किती कितपत चांगलं आहे, हे पहिला बघ जाणून घे माझ माझं लाईफ कसं एखाद्या मजबुरा सारखं म्हणजे उठायचं खायचं प्यायचं त्या जॉबवर जायचं तिथलं काम करायचं परत यायचं, ना माझ्या जीवनात आनंद ना माझ्या जीवनात हॅपिनेस.
हा म्हणजे तुझ्या गोल नाही आयुष्यात कि मला चार वर्षांना दोन वर्षांनी इथं पोहोचायचंय तू फक्त त्या मालकासाठी काम करतीस आणि तो मालक त्याच्या पैशासाठी त्याच्या ग्रोथ छाटी करत तो आणि तुम्हाला ठराविक एक ठराविक आमाऊंटन हा एवढां आमाऊंट तुला कारण तुला. का बनायचं नाही. कारण तुज्यात हे म्हणजे क्षमता म्हणजे आहे सोड मी अस नाही म्हणत नाही पण एक जबादारी घेण्याची रिस्क घेण्याची.
बरोबर बरोबर बरोबर जॉब मध्ये कस होतय, म्हणजे जॉब करणाऱ्या व्यक्तिच कस असतय आपल्याला रिस्क घेण्याची आपली तयारी नस आपल्याला भीती वाटत असते की जॉब जर आपण बिझनेस केला म्हणजे तो जर फेल गेला किंवा काही झालं त्यात काहीतरी म्हणजे मार्के डाऊन झाल तर त्याच काय होईल त्याचा इफेक्ट काय होईल त्याच परिणाम आपल्या परिवारावर आपल्या कुटुंबावर आपल्यावर काय होतील याचा आपण विचार करत असतो पण तोच जर विचार आपण पॉझिटिव्ह वतीने केला म्हणजे अधिक मार्गाने केला व्यवस्थित केला तर. काही चांगलं होईल हा विचार आपण करत नाही आता जॉब मध्ये माझं कसं होतय बघ मला जर एखाद्या दिवशी लिव्ह किंवा सुट्टी वगैरे हवी असेल तर मला तिथं पहिला जाऊन लेटर वगैरे लिहिला लागत अपॉइंटमेंट त्यांची घ्यायला लागते मला त्यांच्याकडून म्हणजे मी घेऊ का सुट्टी वगैरे सगळ. विचारायला तेच जर मी बिजनेस स्वतः करत अस तर मी आज म्हणजे जो काही बिझनेस तो चालू केला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मला काहीतरी घरी प्रॉब्लेम आहे घरी काहीतरी कार्यक्रम आहे तर मी आठ दिवस इझिली सुट्टी घेऊ शकते.
नाही ते आणि तुझं काम तू दुसऱ्यावर सोपवू शकतेस.
बरं आहे बिझनेस हा पार्टनरशिप मध्ये जर केला आता जर समज एकट्याने केला जर एका एक्झाम्पल तर तुला जवळचे देते जर एखादा स्टॉल मी टाकला. ते मी आणि जर मी सुट ती घेतली तर तो स्टॉल बंद राहणार ना आठ दिवस आणि तोच जर बिझनेस मी पार्टनरशिपमध्ये म्हणजे दोघा दोघांमध्ये केला दोघी मैत्रिणीण मध्ये केला. समज जर तू आणि मी आहे. आणि माझ्या घरी काहीतरी आठ दिवस कार्यक्रम आहे तर तो बिझनेस तू चालू शकतेस ना.
हो.
मग बिझनेस करताना पण पार्टनरशिपमध्ये बिझनेस केला पाहिजे. म्हणे दोनहीकडून इन्व्हेस्ट होतो, आणि इनकम देखीलन दोन्ही दोन्ही पद्धतीने मिळते आपल्या म्हणे एखादा जरी सुट्टीवर असला तर दुसरा तिथे काम करू शकतो आणि जर दुस सुट्टीवर असला तर तिथ पहिला काम करू शकतो, असं मला वाटतय. कि बिझनेस करताना आपण पूर्ण म्हणजे काजीपूर्व पूर्ण विचार करून पूर्ण आपल नियोजन आहे. आणि मी तुला जसं प हीरा म्हटलं की आपलं ध्येय निश्चित पाहिजे, आणि आपल्याला ते करायचंय बघ. एखादी वस्तू तुला मी सार सारखं सारखं सांगते एखादी वस्तू आपल्याला चालू करायची आहे म्हटले की त्याला खूप अडथळे येतात. तुला ते लहानपाळा वगैरे उदाहरण तर मी दिलेय आणि तू स्वतः मला अनेकदा बोललेलीस की तुला सायकलचं वगैरे काय काय तर आहे. मी त्या सायकलच्या बाबतीत पण मी तुला बोललेलं. अबघ अड तर येणारच आपण शाळेत शिकत असताना पण पास नापा
होय आणि पहिला पहिला शिकत असताना आपल्याला किती जड जायचं. पहिला अक्षर वाचताना म पाडे म्हणताना अंक वाचताना खरंच मला पण ह्या गोष्टी खरच अघड जात हो्या मला येतच नव्हतं मग मम्मी मला अस कॅलेंडरमध्ये शिकवायची ह्याला एक दोन असं म्हणतात पण आता आता मी इतकं डेव्हलप आहे म्हणजे आ इतकी माझ्यात ग्रोथ झाल्या की म्हणजे प्रॅक्टिस वून प्रॅक्टिस करून करून की आता मी सहज वाजू शकते ना, पहिलं मला अवघड जातच होतं.
बरोबर आहे ग मग तेच ना बिझनेस करताना पण आपण आजकाल मार्केट मध्ये म्हणजे बाजारामध्ये काय चालूय कशाच मार्केट वाढत आहे कशाच कमी होत आहे याचा म्हणजे व्यवस्थितरित्या अभ्यास करून व्यवस्थितरित्या त्या गोष्टीचा विचार करून त्यावर मग आ पण काय आहे ते व्यवस्थित नियोजन लावून मग ते केलं पाहिजे मग आपला बिझनेस कुठेतरी भविष्यामध्ये दहा बारा वर्षानी तू सक्सेसफुल होताना दिसेल आणि तुला माहित आहे आपण आता दोन मुली आता आप दोघ दोघी जण मुली जर बिझनेस करायच ठरवलं तर शंभर टक्के तुला सांगते मी लोक हे बोलणारच अरे ह्या दोन मुली काय करू शकतात. ह्या तर दोन मुलीच आहेत आणि यांना कोणाचा पाठिंबा हे तर बोलणारच पण आपण त्याच्यावर सगळ्यांवर मात करून मग आपल्याला काहीतरी बिझनेस केला पाहिजे. असं मला वाटतं, म बाकी तू जॉबला प्रायोरिटी देतेस काय मग बिझनेस ला तुझं काय चालूय, तुझं मत
माझं मत माझी प्रायोरिटी बघ मी पण जॉब केलाय ह्याच्या आधी काय. पण तिथ तुझे आता तुझे सांगितलंच ना सेम तशीच कंडिशन आहे बाकी कुठ कुठ जगात पण जा कुणालाही विचार एम्प्लॉई एम्प्लॉई म्हणल्यावर काय हालत असते ती म्हणजे. मला माझं साठी माझं कि मला फूड म्हणजे फूड बिझनेस आवडत तय मला जेवण बनवायला आवडत, करायला आवडते, आणि त्यात त्यात मला एकदम बेस्ट बिर्याणी जमत्या मग बिर्याणीचा व्यवसाय करूया काय.
होय चालेल बघ ऐक. तू ज्या पद्धतीने सांग येस वगैरे तुझ इन डटेल तू त्यामध्ये गुंतली आहेस असं मला वाटते म तू जसं म्हंटलीस. म्हणजे आणि जर बिझनेस करायचा म्हंटला तर त्याच मार्केटिंग करता यायला पाहिजे. आणि मार्केटिंग म्हणले की सोशल मिडिया आली म्हणजे इंस्टा फेसबुक व्हटसअप हे सोसियल मीडिया आली म्हणजे आता फेसबुक व्हॉट्सअँपहे सगळ जे मार्केटिंग ऍप आहेत ते सगळ त्यात इन्क्लुड मग त्या मध्ये आपल्याला मार्केटिंग स्किल देखील असणं गरजेच आहे आणि त्याबरोबर- त आता आपण जेवण केलं म्हणजे एखाद्या वस्तू आता तू म्हणतेस बिर्याणी केली म्हणजे झालं असं नाही तर त्याची चव लोक वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओ तर आता आपण जेवण केल म्हणजे बिर्याणी केली म्हणजे झालं अस नाही तर त्याची चव वेग वेगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओ तर केले पाहिजेत त्याच्यानंतर तिथे येणार म्हणजे हिशोब आणि हिशोब ठेवणारा ठेवा हिशोब ठेवायला लागणार एज्युकेशन म्हणजे- कॉमर्सच, म हे कोणाला तरी असणं गरजेच आहे. म तुझं एज्युकेशन काय झालंय -
म्हणजे माझ - हां त्याला एखादी सवय लागली म्हणजे आपण हायजीन म्हण किंवा- क्वालिटी आपली मेनटेन ठेवायचच त्यात काय विषय नाही. एक ना मी गाळा बघत होते पण मला गाळा एवढा भेटला नाही. पण आता आपलं नवीन स्टार्टअप आहे म्हणलं त्याला पंधरा हजार भाड- आपल्याला देनं परवडत नाही. मग ते विकायचं कुठं किंवा स्टार्टअप कसं- करायच घरून करायचं असलं तर कसं करू हे मी तुला विचारायच होतं, कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे करायचं घरकुल करायच असलं तर कस करू हे मी तुला विचारायचं होत कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे अव्हेलेबल आहेत आणि त्याला का इतका खर्च लागत नाही बिर्याणीला पहिला एक किलोची जरी केली नंतर तू दोन किलोची करू शकतेस- आणि लोकांना तुझी चव आवडली तर जस जसं ऑर्डरी वाढतील- तसं तुम्ही आपण वाढवू- आणि त्याच पाईप प्राइस प्राईस पण म्हणजे त्याची किंमत
बरोबर आहे लोकांना परवडणार-
हा परवडण्यासारखा एक, सामान्य माणूस हि ती घेऊन- खाऊ शकेल, किंवा आज आज काल बघतेस विद्यार्थी बाहेर खाऊ शकेल किंवा आजकाल बघतेस विद्यार्थी बाहेर राहतात, त्यांना जेवण चांगलं मिळत नाही का आता कोण लायब्ररीमध्ये असतेय किंवा कोण आज मेडिकल कॉलेज सायन्स कॉलेज इथ किती ही असतात मग त्यांना एक त्यांच्याकडे- पैसे नसतात ग कि बाबा पोट भरायला त किती खायला लागत- तोडंच की म्हणजे- सत्तर ऐंशी रुपये आजकाल मार्केट मध्ये एकशे ऐंशी आहे एकशे सात आहे मी सगळ्या न - लेसेस केलं मार्केटच् -
ठीक आहे बघ, तू अभ्यास केली आहे हे तर मंग! हम्म तु ज्या गोष्टीचा अभ्यास- केले नाही जसं की तू गाळा वगैरे त्याचं भाडं वगैरे- याचा मी अ अभ्यास- करेन मी चौकशी करेन, आणि तुला मी कळवेन, आणि मी नक्कीच त्या-बद्दल विचार पण करेन मला आवडली तुझी कल्पना आणि मला प ले लेदेकिल मला पण असच कोणी तरी पाटनर पण हवा होता. तर मी नक्की विचार करेन आणि मी तुला दोन तीन दिवसांनी थोडसं विचार करून आणि मी अभ्यास करून- थोडस चौकशी वग वगैरे करून- कळवते
हा कॉल कर मग हा चालेल ठिउ काय बाय.